हॅलो.
हॅलो.
झालक जेवण.
हाव झाल.
हा का काय करती मग.
काहीच नाही भरलं दिविजस्व . औश हाव भांडी झाले.
हम्म.
जस किती वेळ .
बरंस नाही का गं ति जाण के.
नाही बरं झालं आता पण ट्रीटमेंट चालू होती ना हम्. ट्रीटमेंट पूर्ण करून जाऊ म्हणल्या तेच तिन परत. ट्रीटमेंट पूर्ण. छान झालती तिचे पाय आता अशी मस्त. छान झाले मुलं तिचे पाय आता ते हाताचा सोड बाकी कि ना हा. हल हातचच थोडं बाकी म्हणत त्याच्यामुळ. हाताचं कसं तोंडात बोट घालते हातात तोंडात बोट घालाय सवय मोडी तिची.
मोडली का कश्यानी ग.
ते गोळती लिगी त्यांना डाॅक्टरला सांगितलं त्यांना.
हम्म.
आपापस मोडली ति त्रास व्हायचाय तिला आग आगवायची ना मग तिच्या आपोआप च मोडून गेली.
काय झालं म्हणलीस.
आग होत होती ना तर मग आपोआप च मोडून गेली.
हो का.
ते आजून मी म्हणते खाज येते खाज येत म्हटलं खाजच नाहीे ते बरं व्हायच्या वेळेस खाज येतेस ना.
हम ह्म्म.
तोंडात घालूनच देत नाही तिला.
हो का.
हम्म. बोलले कपडे तिकडून घेऊन तलास. कोले कपड्यात.